हा बोल.
म काहीतरी असं असेल म्हणजे आता उदाहरणार्थ तुमचा आणि माझा कॉल चालूय हा अ मग? अ आणि दुसरी व्यक्ती ऐकते तो कॉल म्हणजे आता तुमची बहीण ऐकते मला आणि तुमचा कॉल
हम्
मग तो मराठीत ती लिहून काढणार पूर्ण कॉल की ही काय बोलली ती काय बोलली ही काय बोलली?
हो हो.
अच्छा आणि आपण आता कॉल मध्ये एक आपलं एकमेकीचं नावच नाही घेतलं. मग तिला नाव कसं कळणार की या मुलीचं नाव हे आहे त्या मुलीचं नाव ते आहे.
नाव कशाला करायचय पण
हम् मला अस नाव पण हे करायच असत मला एवढाच आठवडा दिला आहे हा टास्क करण्यासाठी ह मला पण एवढ्या आठवड्यात पूर्ण कर
म कर ना एवढ्या आठवड्यात सोमवारी तुझा लास्ट डे येईल ना.
हा सोमवारी लास्ट डे. आता असे दहाच कॉल पूर्ण झाले माझे माहिती म्हणजे आता होतिल. आज होतील पूर्ण दहा कॉल एका दिवसात मी पाच कॉल करून टाकते.
हा म होईल की
अ हा एका दिवसात पाच कॉल कम्प्लीट करण्याचा कसा पण प्रयत्न करते मी. हम् दहा कॉल आज होतील पूर्ण माझे.
हा.
कधी कधी दहा पण होतात कधी कधी नाही. अ हे अकरा बारा पण होतात पण होतात मी प्रयत्न करते मी. जस जमेल तस करण्याच.
आता ते टास्कमध्ये काय आल माहिती आहे ना एका व्यक्तीला तीन ते चार वेळा कॉल करू शकता.
हा तीन ते चार चार ते पाच हो कमसे कम नाहीतर ब्लॉक. केला जाईल नंबर ना कदाचित.
हॅलो तु मला आज दोन वेळा कर उद्या तीन वेळा कर.
आ हा उद्या तीन वेळा करते हा दोन वेळा केले.
आज तीन झालेत तसे एक फेल गेला येना पण उद्या तीन वेळा कर.
हा. तस तसच कराव लागेल.
हा म्हणजे बोलायला पण सापडेल विषय पण सापडेल काहीतरी एकदम. नाही होणार बोलायला दहा दहा मिनिट
काय बोलणार ना आपण रोज दहा दहा मिनट.
आता तूच विचार कर तु मला किती कॉल केलेस मी तुला किती कॉल केले.
भरपूर कॉल म्हणजे आपल्या आयुष्यात भरपूर कॉल झालेत. म्हणजे मी जेव्हा गुजरातीमध्ये करायची ना तेव्हा मी तुम्हाला भरपूर केले. एक सुकन्या नावाची मुलगी होती हा.
हा.
आता मला तिने मेसेज केला म मी तिला लोकांना मेसेज करून ठेवते की तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मला कॉल करा. काल तीन लोकांना मेसेज केला मी पण. मस लोकांचा रिस्पॉन्स आला मला ते लोक बोलले की आम्ही करू. आणि ती सुकन्या नावाची मुलगी होती. तिने मला कॉल केला मला म्हणे की तू मला फोन करा आणि नेमका तेव्हा पासून पाऊस चालू होता आता जस्ट मगाशी तर मी बोलले ठीक आहे मी करते कॉल आणि रेंजच लागत नव्हती मग म्हटले जाऊ दे मग ती म्हणे की आता मी जेवायला जाते मग मी तुला जेऊन आल्यावर नंतर कॉल करते अजून तिचं जेवणच झालं नाहीय वाटत
तू एकदा कॉल करायचा ना म तिला आता तुला गरज हाय की नाही
ती मला बोललेली चार वाजेपर्यंतच वेळ आहे माझ्याकडे म्हटले ठीक आहे चार वाजेपर्यंत तर चार वाजेपर्यंत पण आता चार वाजून गेले ना
नाही चार वाजले आता सध्या
हा म आता चार वाजून गेले आता तुमची मुलगी पण उठेल
माझ्या मुलगी उठायचा काय संबंध आहे तू तिला कॉल कर ना
कॉल करेन मी तिला पण ती म्हणेल की मला वेळ नाही आता एक मुलगीला कॉल केलेला काल अ तर ती म्हणे माझा पण टास्क बाकी मी तुला फोन करते आठवणीने मी बोलली आठवणीनी मला कॉल कर ती बोलली हा हा तिचां अजून पण मला कॉले येत नाही पण मी कोणाचे नंबर नाही सेव्ह करत ना त्यामुळे प्रॉब्लेम आहे मी ग्रुप मधून डायरेक्टली कॉपी पेस्ट करते
हू हू
हा असा
मग का तुझ्या बॉयफ्रेंडला भेटलीस का नाही बॉयफ्रेंड काय
नाही मी भेटतच नाही आता त्याला शक्यतो नाही भेटायला काय भेटायला जाऊन तेच तेच बोलायचं त्यापेक्षा आपलं आपलं काम करायचं इथ राहून फोन वर बोलण्याचं कार्य कण अँप
तेच तेच बोलायचं म्हणजे
तेच म्हण मरूदे तिकडे मला ना म्हणजे यार कसं काय काय बोलायचं तिकडे जाऊन भेटायचं बसायचं बोलायचं तेवढा आपला टाइम वेस्ट उगच
टाइम वेस्ट वाटायला लागला आता तुला हे मग प्रेमात कशी पडलीस
ते प्रेम झाल आपोआप ते होण्यासारख्या गोष्टी होतात बट ते काय उगच टाइमपास करायचं तिकडे जाऊन त्यापेक्षा आपल आपलं फोनवर बोलायचं कार्या अँप युज करायचा लोकांना कॉल करायचे ग्रुप वर लोकांची शिव्या खायच्या दोन तीन ग्रुप मधल्या शिव्या नाही देत बट राग येण्यासारखं वागतात ना यार
हू
मग तेच तेच काय बोलायचं तिथे जाऊन तुमचं भारी आहे मला आवडलंय यार तुम्हाला मस्त मुलगी आहे एक
मग काय झालं तुला पण होईल कर की लग्न
नको बाबा मुलीच झंजट असतं मुलांचं पण प पाळायचं पोसायचं मग परत मोठे झाल्यावर आपल्याला हे करतात दूर करता लग्न करून जातात पोरी
तर तुला कोणी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये त्या जातील की, कोणाला आणतील नांदायला?
नको बाबा, कोणाला नको माझ्या घरात. मी घर जावई बिलकुल ठेवणार नाही. हम् हम् नको. मला नको बापा घर जावई.
मी माझ्या मुलीला सांगणारच नाही, कि तू लग्न कर. ती जर ते पर्पजच मी ठेवणार नाही की, तुला लग्न करायचंय मोठ्ठ झाल्यावर. तिला चॉईस करिअर आहे. हे नोकरी आहे, खूप काहि आहे. मी का सांगेन तिला लग्न कर म्हणून.
पण अजून मोठी पण नाही झाली, बिचारीे छोटी अजून तिला अजून अं अं आताशी, दोन तीन वर्षाची असेल ती. आत अन तोपर्यंत टेक्नॉलॉजी मध्ये पण किती भर पडेल ना?
हा मग खूप काही आहे करण्यासारखं, लग्न काय आहे तवा. मीच तिला सांगणारच नाही की, लग्न इम्पॉर्टंट आहे म्हणून.
अं तेच ना, तोपर्यंत टेक्नॉलॉजी मध्ये पण खूप भर पडेल, खूप भारी असेल. मस्त होईल.
हम् माझी मुलगी काहीतरी करेल ती स्वतःच.
हां आता तुमचं काय स्वप्न होतं आधी, म्हणजे लग्नाच्या अगोदर?
माझं असं काही विशेष स्वप्न नव्हतं.
काहीतरी असेलच ना?
अहं काही नाही.
कि काय करायचं, माझं कसं होतं कि मला दिसलं असतं तर, मला अनाथ आश्रम खोलायचा हो हो ना मला म्हंजी इच्छा होती यार अनाथ आश्रमची.
मला खूप आवडतं हं लहान लहान मुलं मला खूप आवडतात, किती क्युट क्युट असतात.
मग तू आता पण शोधू काढू शकतेस कि अनाथआश्रम.
नाही काढू शकत ना. तेल तेवढं त्याला हे लागतात, पैसे लागतात ना.
मग, ते पैसे कुठून आणायचे? कुठून उभा करायचे तेवढे पैसे? फंड लागतो. भरपूर सारा
त्यामुळे माझं स्वप्न होतं, मला सिंधुताईंसारखं बनायचं होतं.
अच्छा
पण नाही बनू शकले मी. भविष्यात देवाने जर दुसरा जन्म घेण्याचा चान्स दिला, तर मग करेल.
हुं हुम
हम्म च तुम्हाला होरर वगैरे आवडतं का, होरर? भूताचं वगैरे, तुम्ही भूत पाहिलंय का कधी? तुमच्या समोर जर आलं तर, अचानक काय कराल?
काय करू मग काय करू?
त्या सिच्युएशन मध्ये आता मी कसं जाऊ? जर मी बघितलं नाही तर. घाबरेनं आणि काय.
भीती वाटते का?
खूप वाटते.
काय? तुम्ही हॉरर फिल्म न नसेल बघात ना?
बघते की. फिल्म वगैरे असं बघणं होत नाही आता. आता मोबाईल वर कधी शॉर्ट फिल्म ॲड बघितली किंवा एखाद असं शॉर्ट असतात ते बघितले, तेवढच. किंवा एक आता हे असतं ना, आपलं पोडकास्ट असतो.
हम्म.
छोटे छोटे त्याच्यावर ते अनुभव सांगतात काही लोक भूतांचे वगैरे, ते कधी असं बघ बघण्यात आलं तर झालं.
नाही हो असे होरर मूवी असतात.
असं कोणती मूवी वगैरे, मी नाही बघत. मला एवढे कसले शॉक नाही राहिलेले. फिल्म बघायचे, मुव्ही बघायचे वगैरे. माझ आहे हे. मी विथ चहा आणि मोबाईल एवढंच.
अरे बापरे.
मग तुमची मुलगी झोपलेली झोपल्यावर त्या उरलेल्या वेळात, तुम्ही काय करताय?
तेच सांगते ना. मी, मोबाईल आणि चहा.
म्हणजे त्याच्यात पण काहीतरी बघतच असाल ना? मोबाईल
रिल्स बघते. ज्या कोणत्या येतात? आता तर सध्या शायऱ्या खूप येत आहेत, माझ्या मोबाईलला. तुम्ही हार्ट ब्रेकच्या वगैरा, शार्या शार्या शा या शायऱ्याच आहेत.
अच्छा.
हम्म हम्म. हम्म, काही लव्ह स्टोऱ्या असतात, चांगल्या असतात. काही हार्ट ब्रेकअप.
यार आम्ही लहान होतो, तेव्हा आमच्याकडे ना, रेडीओ होत असायचे.
का?
अं रेडिओ, छोटे छोटे ते रेडिओ असतात ना? ते असायचे आमच्याकडे. आमची आमच्या
आमच्या शाळेत परमिशन नव्हते ना.
हम्म हम्म.
अं याची.
तू किती वर्षाची आहेस म्हणली?
पंचवीस.
पंचवीस
हम्म.
मी पण तर पंचवीस वर्षाच झालं.
तुम्ही किती वर्षांच्या आहेत? छोट्या आहेत? तरीचोटयत. माज्या माझ्या माझ्यावडे.
तुझी बर्थडेट काय?
दोन हजार
दोन हजार आहे मी, तुझ्यापेक्षा एक वर्ष लहान आहे मग.
तस काय,
मी दोन हजार एकचे आहे.
अच्छा.
हम्म.
म्हणजे तरी पण तुमचं लवकर लग्न केलं या तुमच्या घरच्यांनी.
अरे घरच्यानी केला हा.
मग.
करायचं तर नव्हतंच मला. घरच्यांनी गेलं माझ्यावर, जर घरच्यांनी सोडलं असतं ना, लग्न करायचं. मला नाही वाटत मी आज अजूनही केलं असतं.
मग कधी केलं असत.
विचार केला असता. तस कोणी कधी भेटलं असत तर.
माझा टार्गेट आहे, मी दोन हजार एकोणतीस मध्ये लग्न करणार आहे.
अच्छा तुझं तर ठरलंय ना.
तरी पण दोन हजार एकोणतीस मध्येच करणार,
हा.
मला दोन हजार एकोणतीस मध्येच,
चाल तुझ दहा मिनटं झालीत. तर मग आता उद्या कॉल कर गं मला हा.
हम्.